हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हा बोला ना मॅम.
काय चाललं.
काय नाही.
झालं जेवन?
हो आत्ताच झालं.
ह तब्येत कशी आहे.
मस्त आहे तब्येत
कामला तुम्ही
मी कंपनीमध्ये काम करते.
तुमच्या कंपनीचा अनुभव सांगा ना मला कंपनीत कसं काम करत तम तर कंपनीमध्येध्ये किती बायक आहे.
आच्या आमच्या कंपनीमध्ये जवळ पास पाच सात बायका आहेत का मला
हा.
अ सकाळी साडे आठ ते पाच वीस पर्यंत ड्युटी असते.
हो.
आणि शिवाय उभं राहूनच काम आहे.
आठ तास.
तास उभं राहून काम करावं लागत आणि अर्धा तास जेवणाची सुट्टी आहेत.
हम्म.
आणि फक्त दहा मिनिटाचा ब्रेक अस.
हम्म. फक्त दहा मिनटामध्ये होतं का मॅडम तुमचं सगळं काही पाणी वगैरे पिऊन
हो हो हो हो मग तेवढाच वेळ असतो ना आमच्याकडे वेळ नस
का अनुभव सांगाल कंपनीत तुम्हाला कसं वाटतं कंपनीत चांगलं वाटतं का शेती कामात पेक्षा कंपनी चांगली वाटती का?
ओ शेती कामापेक्षा एका हिशोबाला कंपनी छानच आहे. कारण पाऊस असो, ऊन असो काम करायला काहीच वाटत नाही म्हणजे अस त्रास त्रास तर खूप आहे म्हणा उभं राहून करण्याचा पण इट्सओके.
म्हणजे चांगलं वाटत कंपनीमध्ये काम करायला एक परत चांगलं जीवन म्हणजे तुम्हाला जगता येत.
हो.
ह ह अजून बाकीच्या बाय आता तुमच्या इथे म्हणजे तुमच अस महिला गट महिला गट आहे ते कसं रिॲक्ट करता तुम्ही सगळ्यांसोबत? कसे राहतात?
खूप हसून, खेळून हसी मजाक
म्हणजे तुमचे आठ ते पाच हा टाइम एकदम
हा आठ ते ते एक टाइम खूप व्यवस्थित जातो. शिवाय टार्गेट असतं कंपनीचं ते टार्गेट पूर्ण करून द्यावा लागतो.
हा आणि जर तुमचं टार्गेट अधूर अपूर्ण. राहिलं तर मग?
तर दुसऱ्या दिवशी करून द्यायचं पूर्ण.
म्हणजे ते सुरुवात करायची हा. म्हणजे ते आधुगर ते पहिले करावं लागत नंतर नवीन.
पहिले करायच. आणि नवीन सुरुवात करायची हो.
हा. मग त्यानुसार त्या टार्गेटनुसार आपल्याला पैसे पडतात का मॅडम?
नाही आम्हाला अ हजरी असते आठ घंटेची
आठ घंट्याचे हा.
आठ घंट्याची तीनशे नव्वद रुपये हजरीे आहे आम्हाला. हो आहे तरी सात-आठ किलोमीटर आहे.
हा मग तुमची जाण्या येण्याची सुविधा?
कंपनीची बस असते ना.
हो आणि त्या बसचे पैसे कंपनी देेते का तुमच्याकडनच?
हो कंपनी कंपनीच देते. आम्ही नाही देत. आमच्याकडून नाही. नाही-नाही.
हम्म अशी किती बायका आहेत. त्या. समजा सामान्य घरामधूनच आलेल्या आहेत.
खूप साऱ्या.
हो आणि तिथं. तुमच्या कंपनी मधी वयाची किती आट आहे. किती वया गटातल्या बायका तिथं कामाला असत्यात?
म्हणजे शक्यतो, वयाची आठ तर नाही तिथं.
हा. हा.
पहिल्या तिथं खूप दिवसापासून लेडीज काम करत्यात ना. जोपर्यंत त्यांना काम होते तोपर्यंत करतात.
म्हणजे शिक्षणाची पण अट नाहीये.?
नाही शिक्षण पाहिजे ना. वाचता लिहिता आलं पाहिजे ना दहा. वी-बारावी वाचता- लिहिता आलं पाहिजे बस.
म्हणजे सात तवी आठवी असलं तरी होत, ज्यांना वाचता येत ते
चालतं.
हुं अजून-अजून सांगा तुमचा अनुभव?
अनुभव.
खूप कंपनीत गेलते पहिल्या दिवशी. तर खूप असं अवघड वाटल्या सारखं वाटलं काम. पण आता सवय झाली, तर काहीच वाटत नाही.
हा किती महिने झाले तुम्हाला कामाला लागून?
आठ सात ते आठ महिने झाले आता.
सात -आठ महिन्यामध्ये म्हणजे तुम्हांला भरपूर अनुभव भेटला? चांगला वाईट.
मला वाईट तर नाही. पण चांगलाच अनुभव, चांगला खूप भेटला, वाईट तर काहीच नाही. कारण तिथल्या बायकाही खूप हसून खेळून हासिक मजाक मध्ये दिवस जातो ना.
म्हणजे तुम्हाला तुमची पहिल्या-पहिल्या जे गाव कडचे जे जीवन होतं. त्यापेक्षा शहरातलं जीवन तुम्हाला चांगलं वाटतय का?
हो.
ह ह अजून काय सांगता येईल?
आणि आमचे जे सुपरवायझर आहेत ना, ते पण खूप प समजून सांगतात. असं नाही असे काम करा. म्हणजे असं असे आरडा-ओरडा करत नाहीत. समजून घेतात. बायकांना पहिले चार दिवस नवीन लेडीजला ट्रेनिंगला देतात. आणि मग. म्हणजे अस समजून सांगतात. काम असे नही अशी कामं करा म्हणून.
घरात कोण-कोण असत मॅडम तुमच्या?
अ माझ्या घरामध्ये माझी मिस्टर, माझी मुलगी. आणि मी.
अ. ह म्हणजे एक छोटंसं कुटुंब आहे तुमचं?
हो एक छोटस कुटुंब आणि खूप सुखी कुटुंब आहे.
हा. हा. ह बर.
आमचं कुटुंबासारखं कुटुंबच नाही आहे कुठं. म्हणजे खूप असा प्रेमळ नवरा आहे माझा.
हो..
मुलींना पण खूप जीव लावतो.
बर. बर.
हू
अजून काय तुमची तब्येत वगैरे कशी आहे?
हो ठीक आहे ना.
तुम्हांला जाण्या येण्याचा त्रास होतो का कंपनीमध्ये?
हो होतं ना थोडाफार. चालावं लागत ना पंधरा ते वीस मिनिटं.
म्हणज तुमच्या अ जिथं
माझ्या घरापासून त म्हणजे स्टॉप दूर आहे ना. पंधरा मिनटाचा. रस्ता आहे. तर त्रास होणारच ना चालत जाण्याचा.
पण आता हे पावसाचे दिवस समजा अजून तर काही पाऊस पडला नाही. पावसाचे दिवस चालू झाल्यानंतर मग कसं करता तुम्ही?
मग आम्ही अ छत्री, रेनकोट
म्हणजे तुम्हाला असं कच्चा रस्ता एक.
नाही पक्का-पक्का पण आहे. आणि कच्चा पण आहे. म्हणे. म जस जमल तस जातो म्हणजे जास्त कमी पाऊस असला तर नाही जात मग
हा आणि तुम्हाला महिन्यांच्या किती सुट्ट्या असतात कंपनीमध्ये
अ सुट्ट्या तर चार असतात पण कामाचं खूप काम वाढलेलं आहे कंपनीमध्ये
ह
तर आता ह्या दोन महिन्यापासून सुट्ट्याच नाही रेगुलर हो मिळते ना
तत्काळ सुट्टी
हो
अजून
अजून विचार गावाकडे आई वडील भाऊ
आई आई वडील बरे का तुमचे
हो बरे
अ सासुबाई
सासूबाई पण बरे आहे
बोला अजून
तुम्ही विचारा ना
हम्म तुम्ही सांगा ना
आता मी काय सांगणार तुम्ही मला जे विचारणार मी तेच सांगणार ना तुम्हाला
विचारांना मग तुम्ही तसे प्रश्न
अ अ काय विचारू आता तुम्हाला
काही विचारा तुम्हाला जे वाटेल ते विचारा
तुम्ही राहता कुठं
मी पुण्यात असते
पुण्याला राहत का मिस्टर काय करतात तुमचे
ॲटो चालवत्यात
ॲटो चालवता हम् तुम्ही अ हाऊस वाईफ आहे का
हो मी घरात घरातच असते अ दोन मुले मला एक कॉलेजला जाते एक शाळेत जाते घरातलं काम करायचं आणि मुलांच
वाव छान आहे
माझी फॅमिली मोठी आहे कुटुंब मोठं आहे माझं
हम्म
आणि सगळे जण राहतो व्यवस्थित आठ नऊ दहा मण हो नऊ दहा माणसं काय आम्ही घरामध्ये
सासू सासरे आहेत
सासरे एक्सपायर झाले सासू आहे
जीव लावत असेल सासू खूप
काय बोलला
तं खूप जीव लावत असेल म्ह
हा खूप जीव लावते
हो ना आशेस सासा पाहिजेत मग जीव लावणार उथ बर्ब ना आणखी
बोला अजून
बोला ना
ठीक आहे तुम्ही कंपनीत जाताना स्वतःची काळजी घेत जा काम करताना मशीनवर काम करायचं असतं तर मशीन नाही का स्वतःची काळजी घ्यायची व्यवस्थित काम कामाकडे लक्ष द्या
हो.
आणि दुसरे बाकी.
तुम्ही पण सांभाळून काम करत जा घरात. फरशी वगैरे. पाणी दिसत नाही. पाय-बी घसरल.
हो. हो. अजे ह शक्यतो तुमचा पगार वाढ-वाढला पाहिजे. तुमचं एवढं हाड म्हणजे एवढं उभं राहून कामे म्हण त्येनं थोडफार पगार वाढला पाहिजे. कष्टाच कामे म्हटल्यानंतर थोडस वाढीव झालीच. पाहिजे ना.
हम्म पगार वाढला पाहिजे. पण नाही वाढत ना. खूप आठ घंटे उभं राहूनच काम आहे ना. खूप पाय दुखतात. हम्म पाय सुचतात. तात डायरेक्ट.
थोडं पाय हा. चालते. थँक यू मॅडम तुम्ही वेळ दिलाय तुमचा बोलण्यासाठी.
हो. तुमचे पण थँक यू. तुमचे पण आभार.
चालते ठेऊ मॅडम शुभरात्री.
गुड नाईट.
झाल बाबा माझे.